हॅलो बोला कि काय करायलाय येतोय येतोय
हा काय नाही आवरलेय सगळं आता तुमचं
झालं आमचं पण आवडले
हां हां जेवण
जेवण पण झाले नाश्ता झाला आता दुपारी जेवण
हा हा
हम्म तुमची मुलं गेली शाळेला
हा होल
हम्म हम्म हम् डब्याचा आणि प्रश्न असेल काय करायचं रोत ना नवीन नवीन
हम्म आता काय मुगाची भाजी चपाती
हम् हम काहीतरी वेगवेगळं करून द्यायला लागत असेल रेसिपी वगैरे हम्म मग काय ख
बटाट्याची भाजी पाहिजे त्याला भाजी वेगळे केली हिला भाजी
होय हा हा नवीन नवीन काहीतरी पदार्थ बनवायला लागत असतील
हा होय तुम्ही काय केलं अस भाजी
आ मी भाजी उसळ केली वटाण्याची पाटे ह वेगळा मेन्यू काहीतरी
हा हा
हम्म म्हणून मग काय नवीन करताय का नाही पदार्थ सुट्टी दिवशी
आतापत सुट्टी दिवशी मुलगी सांगितल्या संध्याकाळी श वळ्याचे खिरकर म्हणून शेवायाची खीर करायची होता संध्याकाळी
हा हा कशी करताय
आपलं हे शेवाय भाजून घ्यायचं
हम् हम
मग पाणी किंवा पाणी असेल तर पाणी जास्त घालायचं त्या दूध घालायचं दुधामध्ये छान छान होते मग दूध उकळून घ्यायचं म्हणजे त्यात शेवया घालायचे साखर घालायचं वेलची पावडर
हा हा
हा मग ते शेव आहे ना दुधामध्ये शिजवू पर्यंत हे करून घ्यायचं शिजवायचं त्याला छान
हा हां
मग त्या आतमा वेलची पावडर ड्राय फ्रूटस घालायचा आणि शिजवायचचा आणि मग त्याला अस घा घट हा घट यायला छान यायला लागत त्या केसर असेल तर केसर घालायचं छान होते
हा हा हा आवडत्या वाटत तिला मुनकल
हा हो सारखं आवडतंय तरी सारखं करायला लागतंय तुम्ही कधी केलं होता
होय होय करतोय की आम्ही पण तशीच ना श अजूनरस घालतो डायरेक्ट मग वेलचीपूड हे घालून जरा चांगलं शिज पर्यंत खावा असेल तर खवा
हा हा
आणि रव्याची पण तशीच रव्याची पण आवडते सगळ्यांना आमच्यात रव तू पानत भाजून त्यात पाक घालून साखर घालून छान वाटते
पाणी पाणी घातलं की काय चांव चवज बिघडते
बिघडत्या हो उध जास्त असेल तरच चांग लागते हा हो हे करताय का नाही बिटाचा हलवा वगैरे करताय का का नाही हम्म छान होतय त्याचा पण
बिटाच कोशिंबीरतेन करत हलवा कधी केले नाही कोशिंबीर मध्ये मी घा
हम्म हा हा कशंबीर पण छान लागत ते हलवा पण छान होत त्याचा मस्त लागतेय बघा करून एकदा किसून घ्यायचं वरत साल काढून आणि तू ात भाजायचं चांगलं तर वा असे येईपर्यंत एक पाच सात मिनिटं भाजायचं चांगलं थोड्या मीडियम ह्याच्यावर फ्लेम व आणि नंतर मग त्यात दूध घालायचं साखर घालायची वेलची पूड एवढच टाकायचं छान होत मस्त लागत शिजवायचं चांगलं
हा हा
झा एवढच ख टेस्ट छान लागते त्याची
दुधी भोपळ्याची केली होती पण बिटाचं कधी केलं नाही
हा दुधी पपड्याचे पण छान होते
हा आमच्याकडे जास्त नाव मुगडाळची करतात
होय मग ढायचे नाही कधी घरी ते चांगलं होतय का हो हो ह ह ते कसे करत काय
ते जरा भिजवून घ्यायचं आणि असं दरदरीत मिक्सरला बारीक करायचं
भिजून घ्यायचोय मग
हा भिजून घेत हां आणि लई पण असं दरदरीत करायचं म्हणजे रवा रवा टेक्सर अस हा रव्यासारख ते ठेवायचं आणि ते तुपात उशीरपर्यंत भाजून घ्यायचे कलर येऊपर्यंत
हम हम हं
हम्म मग तस क त्याच्यामध्ये पण छान होते एक जण काय करतात मिक्स भाजायचं, ते मूग आणि मिक्सर ला ना रवा टेक्चर मध्ये अ दळून आणायचं. आणि मग ते भाजून घ्यायचं, रव्यासारखं आणि त्याच मग करायचं. म्हणजे हलव्या टाईपमध्ये पण, होतो आणि शिरा पण होतो मुंगाची शिरा
तसच होतय ते शिऱ्यासारखंच हा. गोड पदार्थ आवडतेत ह.
तेन घातलं की, मग हलव्या टाईप होतोय आणि अस जरा सुकं ठेवलं, की शिऱ्यासारख ते कसं होतंय? तसं होतंय छान होतंय ते हम्म आमच्या इथ गणपतीला हाय ना गणपतीला कायम कायम दरवर्षी ते आपलं मंडळाचा प्रसाद असतय, ना शेवट दिवशी इथ दर दरवर्षी करतात.
हू हू हम मुगाचा शिरा होय.
हा मुगाचा शिरा, मुगाचा शिरा तो मेनू ठरलेलाच हाय. भ भरलेलं वांग. स्वाट क हा हो स्वीटकॉर्नचे ते हे असतेत ना कणीस असात त्याचे तुकडे केलेले, नाही कट कट केलेलं, आरद आरद कट केलेलं, स्वीट ते हां. परत उडदाचं पापड, भरले वांगं, चपाती परत बाजरीचे भा हा ठरलेले असतय, बाजरीची भाकरी उडदाच पापड, लोणचं हा हो ठरलेलच असतय, ते म्हणजे असं पूर्ण मसाल्याच पदार्थ नाही हे आपलं साधं जेवण खर, कायम ते ठरलेलं असतय. खरं गोड स्वीटमध्ये आहे ना दोन प्रकारचं असतं ते एक क खीर असते किंवा रहिज
हा हा हा. भारी कि, मग
हा होय.
हू हू काय तर असतय आणि पण हुं गोड पदार्थ आवडतील काय तुम्हाला?
हो गोड पदार्थ आवडतय.
हा हा.
तिकट पण आवडतंय अन् गोड पण आणि जास्त करून ना गोड आवडतय.
आमच्यात बी कधीतरी गोड कधीतरी तिखट सगळ असतय, चालूच काही ना काहीतरी करायचं.
हम्म पहिला एवढं जास्त गोड आवडत नव्हंत आता त्या मुलांसनी आता ते करून करून सवय झालीय ना
हा.
आत आता जास्त गोड गोड पदार्थावर आकर्षण हाय
सगळेच खातात काय गोड?
हा होय सगळे गोड खातात.
हुं हम् मोदक, खीर ह
हुं.
हा आवडत, आम्हाला पण आमच्यात पण मोदक असतय
हा हा.
खीर वगैरे मग म्हणलं, तर कधी जर करायची एखाद्या संकट अंगारिका वगेरे
हा.
तेव्हा हा.
मोदक काय सारखं असत्यात घ घरच नारळ आहे नई
हा हा हा.
तर नारळाचं पाणी पण प्यायचं होतंय मुलांसनी म्हणायचं
नाळ काय हा नाळात झाड आहे काय तुमचं
हा हो आहे की
हम ह म्हणून मग नारळाच काय सगळी पदार्थ करत असशिला सोलकढी वगैरे करताय काय
नाही कधी केलं नाही ते नाहीत ते मोबाईलवर बघितलं पण ते ट्राय करायचं म्हणून ते पण काय केलं नाही क
हा हा हा ते पण छान होते ना सोलकढी मी पण मोबाईलवर बघितले कधी केली नाही नारळापासूनच बनते ना म्हणून म्हणलं
हा हो नारळाचं ते वरच हा वरचं ते काळे असते ना ते काढून घेऊन पांढर पांढर खोबरं घ्यायचं मिक्सर लावून घ्यायचं त्याची दूध काढून घ्यायच आणि अ दुधातन ते आपला मसाला खडा मसाला असत ना ते ते सगळं टाकून करून करायचं इथं आमच्या बाजूला आहे ना अ ती काकी हॉटेल हॉटेलला जातात
हा हा
त्यांनी मग येताना ना सोनकढी मुलांसनी आवडते म्हणून हाय ना एक एक ग्लासभर दोन ग्लासभर असं घेऊन येतात मंत हा म्हणताना त्यांचीगत तर कसं ते ना करायचं असं हेच झालंच नाही म्हणजे आयंत सगळं आयंत मिळतयचं आणि
हा होय
हा तरी मुलांसनी येताना कटलेट किंवा सोनकढी येताना घेऊन येतात
होय हा हा
हा मेदू वडा त्यांच येताना घेऊनच येतात
होय मग मी पण नाही कधी केली बघायचं कधी तर ट्राय करायचं होत्या
पण ते वडाय ना आणि घेऊन येतात तशी टेस्ट होतच नाही मी घरी करून बघितलं
हां त्यांच्याकडे वेगळं ना ते
हा पण तेनी म्हणजे घरी तिनी हॉ - टेलमध्ये जातात ना कामाला मग तेनी आल्यावर मला एक दिवशी दाखवलं असं करायचं म्हणून पीठ घेऊन आले होते
हम हम
पण मी ट्राय करून बघितलं मला जमलंच नाही ते असे पाण्यातन बोट काढून आहे ना ते पिठ आहे ना बोटावर ठेवायचं आहे ना होलमध्ये अंग त्यात ठेूऊन ते तेलात सोडतात ते पण मला जमलच नाहीऽ ते आणिऽ तसं ते व्यवस्थित आणि कुरकुरीत किती छान झालं होतंऽऽ तेल तेन काय नव्हतं, त्या पिठातचऽ त्यांनीच केलेलं ते पीठ, मी केलं, पण मला ते जमलंच नाही ते छान झालं होत त्यांनी हम् त्यांनी कसं ते हॉटेलला सारखं जाऊन जाऊन सवय आहे ना त्यांना ते -
हां
पुरणपोळी तर एवढं छान करतात मस्त करतात पुरणपोळी तर - त्यांनी पुरणपोळी केली ना, केले ना माझं ठेवते मी आनी त्यांच
कसली करतात पिठातली का तेलातली?
अ तेला आहे ना, आपल्या पिठाची साध्य असते ना आपली पुरणपोळी करतो आपण तशीच, पण एवढी टेस्ट झालेली असते त्याच्यामध्ये छान झालं असतं, आणि सुगंध कस ते हे घालतात ना, जायफळ, वेलची पावडर
हम्म
आणि तेनी हाय ना
ती अं पुरणपोळीची पुरणपोळीची पीठ वेगळीच असत्या
हा, हा, हा
मग त्या पिठातून ते आणून त्यांनी करतात, छान होतय तेऽ.
वय, हा, हा,
हम्म, जरास थोडस हळद घालतातऽ
हा आमचं पण तसच करतोय आमी पण.
हा, आणि हळद घालतात आणि उशीर पर्यंत ना त्याला खूप छान असंऽऽ मऊ टेक्चर एन्यासारख अस पूर्ण मळून घेतात, मग मी तस् रून बघितलं, पण ते जमत नाही,, त्यांनी कसऽऽ अ, हां,, ते एकदम, एकदम बारीक करून घेतात तेऽऽ
हा, हा, हा
आणि ऽअसं खाताना एक, एक असं वेलची पावडरचं, जायफळचं,, सुगंध येतय,, आणि आमटी पण छान,, हां, आमटी पण छान करतातऽऽ
हम्, हम, हम
आणि जर अस गोड, आपल्या ह्याच्यामध्ये ना गोड जरा कमी असऽऽ त्यांच्यात गोड जरा जास्त असतय की नाही त्या पुरणामध्ये तेन छान करत्यात, अस सगळं, अ फुगलेले असत पुरण, छान वाटतय ते.
हां,
मग मी काय करते, स सण तन आसल क नाही माझी पुरणपोळी त्यांना देते, आणी त्यांचीऽऽ पुरण पोळी मी घेऊन खाते.
ह, हा, हा, हा
छान,, छान लागतय ते,, चवीला आणि त्यांना कसं तेऽऽ हॉटेलमध्ये काहीतरी सण, सनवार् आसला एखादा वेळी एक्स्ट्रा पोळीऽऽ त्यांनी खातात ना, मग ते खाऊन, खाऊन त्यांना कंटाळ येतयऽ
होय.
मग त्यातन मग दोन, तीन, देतात मग बाजूलाऽऽ राहतात भाड्या नंऽ ह,, आमचे आम्ही रूम भाड्यान दिलय ओऽ
हा, हा,
सात, आठ, रूम आहे, त्यामुळे तीत राहतात ना, हा मग ते बाजूलाच आहे, एक भिंतीच्या बाजूलाच आहे, आमच्या किचनच्या बाजूलाच आहे,, हां, तर नाही देतात एखादा्या वेळीच तीनऽऽ तर भाजी केले की त्यांनी मला देतात, मी कायतर भाजी केलीऽऽ कि मी त्यांना देते, हम्म तेवढच टेस्ट, आदलबदल